ह
ह्या हॅलो आवाज आलाय काय? हॅलो हा आवाज यायलाय काय? हॅलो
हा आवाज यालाय कि हाय की
हा बरी हास काय?
हाय की तू बरी आहेस काय? आत्ताच झालं बघ जेवण तुझ?
होय नाही भांडी घासायला लागलोय आता आवरायचं.
हा
हम्म हम्म हम्म काय करायलायसा?
काय नाय बसलोय आता आता सवय पाक झालाय लाईट गेल्या हा. बसलोय हम
होय पाऊस पडला काय तुमच्याकडं?
पाऊस पडला की बारीक पडला पाऊस. होय तरी उशर दुपारपासन पाऊस चालूय.
होय हम् हम्म पाऊस गेल्यावरला आमच्या इकड पण पडालता कि होय पडालता आमच्याकड पण
हा हा
ह चात
नाही चहा तीन झाला बाई तुझा चहा तीन झाला?
हम नाही अजून आता थोड्या वेळानी करणार.
हा
हम्म
आणि काय
काय नाही बघ. काय केल्यास जेवण?
स्वयंपाक होय.
हा.
मच्छी केल्या.
होय. फ्राय करून केल्यास काय ग्रेवी?
ग्रेवी केल्या.
होय. रेसिपी सांग की कसं कसं केलीस.
रेसिपी. हम्म. अगोदर मासे स्वच्छ धुवून घेतलेत.
हा.
हा. आणि म नं तर. मसाला मिक्सर ला लावला. त्या म
मसाल्यात काय काय टाकलीस?
कोथिंबीर
अरे! ह आवाज येईना झालाय. हा.
हा. रेंज मध्येच आहे की. हा. आता आला काय?
बोल की.
हा. अ खोबरं हा खोबरं. कोथिंबीर, तीळ, जिरं. हम्म. मिक्सर ला पहिला फिरून घेतलं. मसाला ते वापरलो. हम्म. कांदा कापून फोडणी कांद्याची दिली. हा. हळद चटनी परत मच्छीचा मसाला आणलेला ते टाकला.
हा हा.
हा. मग मसाला चांगला तेलात भाजून घेतला.
हम्म.
हा. आणि मग तिला जरा मसाल्याला उकळी आल्यावर. मग टाकलं मच्छी त्यात. एक दोन. म्हणजे हा. चांगलं पुजे झाले. हम्म. छान झालंय. मग हम्. हा. कामाला मुलं. हो
हा हा. फ्राय-फ्राय करत नाहीसा होय.
फ्राय करतोय. लवकर करायचं होत ते. कामाला जायचा होता. म्हणताना मग
हा हा. हा हा. फ्राय कसं करत्यास?
फ्राय काय आपलं हे. अ कधी बेसन पीठ घालतोय. नाही तर रवा.
नाही रेसिपी सांग की. कसं कसं करत्यास? हा.
अ रवा घेतोय आणि त्यात हळद चटणी.
हा.
तर ते फ्रायचा मसाला आणतोय
हा.
आणि मग ते मच्छी त्या ह्याच्यात. आपण रवा असतोय का नाही त्यात परतायचं. हम्म आणिक घ्यायच्या नाही त्या पसरट कढई घ्यायची आणि त्यात एक दोन मिनट भाजायचं आणि छान असं कुरकुरीत नसत भाजायचं. चांगला होते मस्त लागते हम्म हम् खच छान होते. हम.
हा करून बघतो की.
काय मग?
काय नाही बघ आत्ता आवरायचं जेवण करायचं. परीक्षा चालू आहे.
हम्म.
अभ्यास करत बसलेलो. होय परीक्षा चालू झाल्या आता.
झाल्या व्हय?
ह आज होता पहिला पेपर.
हा आज होता व्हय पहिला पेपर? कुठला पेपर होता आज?
आज? तर आमचा अध्ययन अध्यापनाचा होता.
होता व्हय? हा. मग सोपा गेला काय? पेपर सोडवलीस काय चांगला? हा.
हम्म दुपारी होता दीड वाजेपर्यंत होता. आलो कॉलेजमधन. यायला तीन वाजले मला यायला.
हम्म हम कितीला सकाळी गेलेलीस?
सकाळी नऊ ला गेले.
होय ना?
साडे दहाला होता पेपर. साडे दहाला साडे दहा ते दीड वाजेपर्यंत हो मला यायला बसन. ते न यायला कॉलेज मध्ये होता शहापूरला.
होय ह सोडवलीस का चांगला? हा हा मग उद्या आणि पेपर आहे?
होय पाच आहेत पेपर आता. उद्या आहे की.
पाच. हा हा उद्या कोणता आहे?
हो ह. उद्याता ज्ञान ज्ञान अभ्यास.
ज्ञान अभ्यास व्हय? हा हा मग हा आणि काय? तू काय सयपाक बनवल्यास? होय?
मी नाही अजून.
हा हा.
आता मी भांडी घासायला लागलोय. आता भांडी झाल्यानंतर मग जेवण बनवणार.
बनवणार रे हम्म.
हम्म हो.
काय जेवण आज बनवणार?
काय नाही साधंच जेवण, डाळीची आमटी, भाकरी,
हा, हा,
वांग्याची भाजी,
वांग्याची भाजी, हा, हा, हम, झाली का भांडे?
नाही अजून घासायला लागले,
हा मग उद्या किती वाजता?
स्कूल ला सुट्टी घेतलोय परीक्षा आहे मग ती, इकडे सुट्टी घेतलोय.
हा किती दिवस सुट्टी घेतलीस?
पेपर पाच आहेत मग मधी शनिवार, रविवार हाय. मध्ये एक सुट्ट्या आहे.
हा,
मग सात दिवस सांगितले,
हां,
हम्म, काय,
हा हा अभ्यास वेळ पाहिजे ग तुला अभ्यास करायला वेळ पाहिजे. हम्म, त्यामुळे सुट्टी पाहिजे. हा हा हम्म,
तुमच्या इकडे लही चिखल झाला असेल पावसाच आता, होय होय भरपूर नाही थोडा, चिखल झाला असेल सगळीकडे आता,
होय आमचे इथ चिखलच होतय लई,
हम्म,
इथ आमच्या इथ हे आहे का नाही शेत आहेत नाही, काळी माती, हा त्यामुळे चिखल भरपूर होते, तुम्ही काय येथे,
करायला,
होय, तुमचं काय बाई निवांत असतं, व्हय तिकडं हाय कानी स्लॅप वर,
होय होय तिकड काय चिखल होत नाय काय नाय,
काय नाय होय आमच्या इथ,
हम्म,
जरा पाऊस पडला की चिखल होतोय, हम्म,
मग आणि काय,
मग आणि काय, आम्ही व्हय आठ वाजता जेवतोय. आठ वाजता हम्म आमच्यात त्यांना आठ वाजता, जेवण,
हा हा हा हा लवकर जेवताय,
किती वाजता जेव
आम्ही नऊ वाजता,
नऊ वाजता,
होय,
हा हा.... आ नऊ वाजता जेऊन एक टी व्ही बघत बसताय?
हम्म.. थोडा वेळ टी व्ही बघायच, अभ्यास
हम्म.. आभ्यास करायचा. हम्..
हम्म.. होय. आणि काय मग? गावाला कुठल्या गेलतीस काय नाही?
गावाला जाऊन आलो की, जाऊन आलो..
कुठल्या गेलेलीस?
हॅलो!
हा बोलकी, गावाला गेलेलीस काय?
गावाला जाऊन आलो की.
हा हा हा हा सुट्ट
कालच गेलेलो. हा सुट सुट्टीला मधी जाऊन आलो लगेच एक दोन दिवसात
हा हां हां हां....
हम्म..
हम्..
तिकडं आमच्या तिथ पाहुणीकडे गेलेलो ग..
हा हा हा हा..
हा तब्येत बिघडलेली ते बघायला पण गेलतो. मग तसच दोन दिवस राहिलो आईजवळ अन आलो. हम्म.. हा.. आणि काय मग? काय नाही बघ निवांत हाय.. तुझं?
हा हा.. हम्म.. निवांतच आहे मी पण.
हम्म.. तू गेलतिस काय नाय कुठं गावाला?
गावाला नाही गेलो.. माझं आज स्पीकिंग कोरस इंग्लिश स्पिंगग चा क्लास चालू होता. कुठंच गेलो नाहीे. मी गावाला एक दिवस तेवढं गेलो मावशीकडं
हा..
दोन दिवस मग परत नाही गेलो.
हा हा मावशीकड राहून आलीस होय..
होय बहीण आलती माझ्याकडच राहिला एक दिवस ती राहिली हिली एक दिवस आम्ही दोघी पण मग मावशीकडे गेलो
हा..
आणि एक दोन दोन दिवस तिथं राहिलो आणि आलो.
आलासा व्हय हा..
हम्म.. होय. स्कूल असते त्यामुळं कुठं जातच नाही मी जास्त हॅलो? एक मिनिट थांब काय एक मिनिट थांब.
हा.